ह
हा आमच त
झाले एक तुमची कॉल
नाही दोन तीन बाकी अजून
मग कोण केले
करायल कोण भेटलस नाही ना
मयुरी लावाचे ना नाही तर स्वर्ण स्वर्णथ येत बाळाकी मयूर ला असच ना
मयु्री ना काही म्हणलीच नाही ना आम्ही तिला दोन तीन वेळेस पाठवलं ती काही म्हणलीच नाही कारण का का काय काहीच नाही म्हणलंता मग कुठं बसेल कधी
तिला फोन लावाचा ती त्याच्यात भागच घेत नाही ती चिकडं फोन राहिला आता
फोन लावला तिला फोन बी लावला ना तिन उचललास नाही
हा
ग्रुपनच काढला मी एक दोघी जनी मग खलात लावले
म सु
गर हा ग्रुप वरच काढले एक दोघी जणी त्यालाच लावली
हा मग तसच करणे ना
हम्
थंड हच रेली कान
पहिले तशीच दहा पंधरा काल तशीच गेली
हा तू माणत होते पहिले तशी येल
हम्म काही प्रॉब्लेम होईल होता वा त्याग गेल तसे
बाय तेच सांगू राहिल्या अंगरुपर
हम्म तेच प्रॉब्लेम होरल मग मग उघडला आता निघलो आ मी घरी आता
बरं या मग घरी घरी आल्यार करते बाकीचे
हा हा चाला मला बी कच घ कला नंबर आहे
बर हा यांचा नंबर
हॅलो मग त्यांच्या नंबरवरच करून घेईन मग दोन तीन करायचे तीनच पाहीजेत मग तीस कम्प्लीट होऊन जातील
हा हो चालतय ना
हा हा हा चालेल मग ठेवू का आता नका करू मग मी आता
नाही नाही अग आई हे काय लावलय राहू द्या चेहरायाच काढाच आहे थांबा एक मिनीट ह मी एवढा फोन देते
देवून य
सगळं
सगळं सांगते
हो
बर